हॅलो काम काट केेलं द मशीथून हॅलो काांगट कान काड केलता तु ना
अरे मी ना कडेल अरे बेटा तो ना नव्हती मम्मीला आव न तर मला मित आवाज
हो का रेंज म बस का
कोर्णकला रेंज मध्येच आहे बा म्ही खिडक्या उघड्या ठेवले मी दहा खिडक्या अस अरे रेंज प्रॉब्लेम आहे माझ्याक म्हणून नाही ना माझं होन राहिल मी संध्याकाळीक दर्शन काका आल्या काय ऑप्शन ऑप्शन कोणते कोणते तर मी कोण पाहिलं ते झालेय पण का
नाही पाच केले तर अजून पाच दाखवून आले आणि ते बी कलच्या ला द द दस दस करज शंभर मिनटं ह दस दस मिनटा करता करता एक एक घंटापर चालीस मिनटं झाली नाही ड घंटा ना
हो
अज हा
हा हा म असलं तर पोरांले मित्रांले कोणाही म
हा हा हा
हॅलो
हॅलो
हॅलो हा हॅलो ब
हॅलो
हॅलो मला आवाज येतंय तुला आवाज नाही येतंय.
मला आवाज लेट येतय तु आवाज
अरे मग हवा चालू आहे इकडं वातावरण खराब आहे त्याच्यामुं आवाज प नेट ना
अआ ते टास्क काय आला.
हम्म तर झालं की नाही अजून पण कि नाही.
नाही बा पाचजणी आहेत.
टास्क नाही मला काहीच नाही त्याच प नाही चाललं ते तिथून टास्कच्या पुढं ते पेमेंट टाकली ना त्याच्या पुढेच नाही चाललं.
आ
दहा हजार पुढंच नाही चा काहीच नाही चाललं पुढं म त्याच्यापुढ मग ते बंद गुथून पडलंय त्या त्यामुळे राधा मावशील म्हणलो. संध्याकाळी होऊन हा पण लय त्रास देऊ राहलाय याचा झोपायचा टायमिंग झालाय. हा काय काही करू देत नाही. हॅ
आ
ये ल झोपत नाहीत. नाही तेव्हा झोपून जातो तो तो दर्शन काका. का नाही. केतन दादा संध्याकाळी येतील टाकतील आता सहा वाजता येत तेव्हा करतील.
मते पताच असं टास्क केय तर होय बी खरी येत झाला तर कॉलच देऊन दिला मला तर
ते रेकॉर्डिंग वगैरे सांगितले असं ती भाषण भिषन ती राजते आणि काही नाही रेकॉर्डिंग करून टाकत. काय तर म्हणून मी म्हटलं ता हा चला करून पाहू. हे असे कॉल गेलं करायचे नव्हतेच.
कॉलच्यास आलाय तर कंटाळा येणार कॉल करायचा कोणा आले इतके इतके मिनिट द मिनिटाचे पाच कॉल दाखवले पहिले तर पन्नास मिनिटाचे आली ते ते संपलं आता वापस कंप्लीट केल तर आता म्हणते की अजून पाच बेले
हा
आणि तर काय जीवार नाही.
माणसं बरोबर गुंतून द्यात
हम ह
त्यांची जर रेकॉर्डिंग होती वाटतंय आपले.
हा तर होतच असल ना म्हणून तर माह माहित काच काय पडन म्हून त्याला
आपण काय? काय प्रट गोष्ट नसत आपण जेवण लोक खा क काय
एकदा
ते ला कुठं
अ हम..
काय काय म
मम्मी हे थांब देतो चार चार चौदा झाली अजिंता चार चौदा झालीये
अंचुमन अंचुमन
बोल गं
अंशुमनला बरं आहे की नाही अंशुमनला
अंशू म्हणले आता गोळ्या दिल्या मी दवा दिली अंशू म्हणले अंशु म्हन घेत चेहरा गोड आहे
तेच म्हटलं त्याला तू बोलून नाही राहिला काय तर काय ह ह करू लागला ना म्हटलं ते बोललं तरच र कॉटीक मिळून जा काय होईल
तो म्हणते मग एवढं काय बडबड करा म्हणते हौ आणि ते कोणाले बी नय लावू शकत ज्यान ज्याने हे टास्क डाऊनलोड केलं की नी त्यांले त्यांले कॉल हम्म बाकी त्यांले नइ आता तेव्हा भाऊजींच
बा हे हे बघ कस चिडलं हे बघ डोकं घेऊ डोकं घेऊ राय ते रुवाल बनेन घेतला हातात बने बनेन घेतला हातात अन् भिंत पुसू राहिला ते बनेन पडलं खाली हितं त्या भिंतीवर डोकं आपटून घेत
काय हाय रे तू मम्मी साफसूफ करत नय म्हणून तू करून राहिला का
माय शूज लई
कट केला रे म्हटलं काही नाय नाही नाय नाही हा झाली पाच मिनिट साडे पाच मिनिटं झाले थांब एक मिनिटं थांब ह पूजे गगल मध्ये समोर माझ तीनशे पाच मिनिट